कॉल का कट केलीस?
मी नाही केलतो माझा प्रॉपर तीन मिनिटाचा कॉल झाला तुझा आवाज याथच बंद झाला. लागो.
तू कट केलीस.
नाही नाही मी कट नाही केला माझा काल कॉल चालूच होता ग तुझा आवाज बंद झाला म्युझिक सारखा तुझा आवाज यायला. बहतेक तुझ्यात रेंज कमी असेल.
अ रेंज नाय.
मग आणि काय करायलास? आणि काय करायलाच म्हणलं?
जेवाले.
हम् जेवायलास व्हय हा हा काय जेवायलास?
काय केली नाही मम्मीन फक्त परवाची आमटी ठीवल्या बघ बटाटोची ते जेवाल.
बटाट्याची आमटी आणि चपाती.
पात
हम्म हम्म हम्. म्हं आणि मी मला तर काय जेवलेलं मळमळाच लागले उलटी बाहेरच आल्यासारखं व्हायले असं का व्हायले? काय माहीत?
घाबरायचा स्वता उलटी झाली तर होऊ दे तू काय काढायला जाऊ नकोस उलटी.
रिकामा ऑडिओ
समजलं का?
हा.
म्हजे बारा बारा मिनिटं बोलत द दहा मिनिटच बोलू नको.
अगं नाही मी बारा बारा मिनिटच बोलते ती काल पोरगी पन बारा बा बारा मिनिटच बोलली. पण आता ना ते तुझा आवाजच ये ना मी एकटेच इथं बडबडायलोय म्हनु मी दहा मिनिटातच कट केला.
बय आणि ते कॉल आता एडिट करायचं म्हटलं तर ते कॉल सबमिटच होते.
हो नाही माझा एकड एडिट झालता की.. रिकामा ऑडिओ
एडिट झालाय तरी पण हाय कीं नाही काउंट होतय ग वरती.
हा हा हा काय?
का?
रिकामा ऑडिओ माझा तर नाही झाला काय करायलास?
काय नाहीं आम
हम्. मग. काही नाही बाई बसले जेऊन आता.
काय जेवलीस?
भाकरी भाजी वर वरण भाकरी भाजी.
हम्म काम केलेस?
का मग मी नाही करायला नुसतं ल उठून काढलो. इती किली सगळ. कर द ती पण नाही बा मी काय.
तरआपण आजकाल नाही.
संध्याकाळची संध्याकाळची करतो ग.
तू करतास व्हय.
हा संध्याकाळी जरा भांडी घासायची म जरा स्वयंपाक करायच.
हम्म हम्म. आनी का?
अंग काय नाही बाई.
हॅलो.
आणि काय नाही म्हणल. समोरचा पटवून तरी घ्यायला पायजे. पटवूनच घेत नाहीत आता त्यांची बहीण आली ना त्यामुळे
पटन नाय व्ह
आता मी तुला म्हटल ना थोडं गार आण काहीतरी खायला आण. तर म्हणतो पैसे नाही माझ्याकडे जरास थांब पैसे आल्यावर आणतो. आता मी त्याला काय म्हटलं की मी... रीलल्स मध्ये बघितलो ना, कि अं जर तुम्हाला अ झोप येत असेल किंवा - अं मोझिया वोमेटिंग होत असेल किंवा अं थोडस हे होत असेल तर ठीक आहे जर तुम्हाला धाप लागत असेल किंवा दम भरत असेल तर तुम्ही डॉक्टरांना जाऊन भेटा अस त्यात आणतो तर मी ह्याला बोलले की मला थोडशी स वास श्वासोच्छ्वास घ्यायला प्रॉब्लेम व्हायला आणि मला धाप पण लागयले त्यामुळ काय नाही बगणार
तू पाच दिवसूनच तुला धाप भरत्या घे अदिपासनच तुला
नाही बाई मला नाही असं होत नव -
हम्म मम्मी ज फिर म्हटल्या
अगं फिरल्यावरच लागयली आराम केल्यावर काय वाटत नाही जसं जसं माज एनर्जी चालल्या ना तशी मला सॉसोसास घ्यायला त्रास व्हालाय
फिरल्यावर सगळ्यांना धाप कि बा फास्ट फिरायच नाइ जरा हळू फिरायचे दोन एवढ्याच फेऱ्या मारायच
अगं आता माझी बॉडी ना पूर्ण माझ्या बॉडीला एनर्जी न देता त्या - ग्रोइंगला पूर्ण एनर्जी देते त्यामुळ ते तस होत असत पण ह्यांना काय फरकच पडत नाही आता जर आता तस होऊ शकत तर डॉक्टरांना दाखवावं काही नाहीये
अछा खा
दाबून अग जेवण पण जाईना झालंय थोडं थोड आता काल रात्री मला उलटी झाली थोडासाच भात खाल्ला त्याच्यानंतर सकाळी तिन उपमा किलती असला घाण ते हे तिकट झाार हिरव्या मिरचींचा तोंडात घालू वाटना
जोरात बोल का ऐकू इना
तिनं उपमा केलती असला तिकड न झार
कायच ऐकू इना
अगं तिनं उपमा केलती उपीट उपीट केलती
हम्म
उपीट केल ती मग ते एकदम तिकट तिकट झाार खाऊच वाट ना झालत. अ मग एक ब केलो खाल्लो चहा आणि एक दोन खारीे खाल्ली.
हम्म हम्म.
आणि असला उपमा केलीती तिने
हा गबून खहायचं काय होत ना
अग तो उनडातच जाईन झाला असलं असलं खार गुट
काय खूप वाटतंय
मला ना आता माझं ना काय व्हायला माहिती
जोरात बोलतो
आता माझ काय वहिले माहितीय काय माझ्यात एनर्जीच नाहीये ना सगळ एनर्जी त्यालात खाल्ल्या व माझे हात पाय थरथरायला आहेत उभेरे असं पाहिले तर मी
म्हणून च सांगालोय ज अजून पण खा फूट खातत दाबून फड नंतर काय होत ना
रूटस आणायला तर पाहिजेतेत ना.
सांग की मग तू
अग बाई सांगितलं ना तर तो काय म्हणालासात थंड तिला वीस तीस रुपयाचा अ अचा होन झालाय माझा कोरडा सगळा एवढा कोरडा पड पडायला येतं. मी काय म्हटलं जरा थंड आण रे थंड आण रे थंड आण म्हणताना थंड पण झालाय विस्तीस रोपायाची बाग आणिम हळ तर पाहण थंड तर आणलायचं तर तिच्या्या आईनं सकाळी शंभर रुपये दिलतं अर्धा किलो सफरचंद आणायला चार असते पण तर तुझ्या आईला पण काळजी नाहीये कि आपली सोन हाय आणि तिला पण लागतील फळ म्हणून
ह् हौद आता
कशी बाध वकते बघया
त व्याजटून सांगतो पर तुला
आम
च जाऊ दे दाबून ख दबून रा थोडा दिवस म पप्पा विस मय
ते फक्त त्या पूर्वीसाठीठी फक्त चार फळ अ आणयला शंभर रुपये दिला
यावगे का
हम्
तू पण घत होता
आता एक चिप्स पाकीते ग ऑनलान प्र चिप्सच नसते का ते चिप्सच पाकिट आलंत ते पण तिनं आणलं ना त्यामुळे मला नव तु तिला आण त्या मुलगीला आणली असेल म्हणून तिने मला ते पण खाऊ दिला
सोड राहुदे थोडा दिवस नंतर
त्याचे किती नवऱ्याचच किती बाद झालंय बघ की
अण. तज
तिर फ
तूच खा जाून जे भेटते तेवढं खाात जा असं सोडू नको च तुझे जाऊ दे काय म्हणून पण काय फायदा नाय.
केवडी स्वार्थी आहे?
आमचे पप्पा मम्मी आलेत का नाय मई
जाणारच आहे मी. राहणार चं नाहीये.
पण मी आले तरी ज वरण भात तेन खायजा जा. ह.
मी म्हरून मरून सगळं काम करायच आणि आम्हालाच काल मिळणार?
आवाज इना.
मी म्हणून तर काम तेन काय करणा झालोय, मी सगळं कामं करायचीत आणि आम्हानाच काय खायला मिळणार नाही.
जेवढा होतय तेवढ्या कर सोड नाही तर बाकीचं.
जाऊदे तिथं बोंबलत.
सगळ म्हणजे
अगं तिला मी दोन तीन दिवस झाल तर तो काय म्हणतोय माहितीय काय? जरा थांब मी आणतो आता मला सिकनेस सिकनेस व्हायल्या श्वास घ्याला तेन कमी व्हायलंय. मी काय म्हणलं चल दाखवूया टरानकडं जाऊया तर म्हणतो अ कि नाही-नाही आता नाही जायचं
आवाजे येना गं बाय
तर मी काय म्हणलो त्याला चल डॉक्टरांकडे जाऊया मला खूपच त्रास व्हायलाय ना तर म्हणतो कि नाही-नाही आता नाही जायचं म्हणतय.
जाऊ दे नाही तर नाही, मा तू खा, पी निवांत रा.
खायला खाय खायला आन म्हणताना, अ काय आनायचं असत खायला आन म्हणताना थांब पैशे आल्यावर आणतो म्हणतोय. तोपर्यंत ती इ छान मारून जाणार.
सघर्ष असला. उलटं तेन बोलायचं मला आत्ताच पाहिजे, मला आत्ता खायचंय. मला विकनेस आलाय म्हणून सांगायचं आणून दे म्हणायचं. आता सा तू साचऱ्याला सांगायचं.
मी बोलत नाही बाई तिच्या सोबत अगं नाही गं ति लई ती खूप म्हणजे खूप बाध हाय. तुला माहित नाही ती कसली बाई ये. नालायक तोंडाची. ची.
ए मस्ठ अर्ध वट त काय समजत नाही शिव्यादिऊ नगोस सांगालय ना?
सॉरी-सॉरी मज लक्ष
अर्धवट केलताय कॉल रिजेक्ट हुत्यात बाळा. आता कॉलमध्ये दोन-तीन रिजेक्ट झाल्यात धर्माबद्दल आणि हय ज्या बद्दल बोलल्यावर
ती ती बाई नाही चांगली गं ती नुसतं मुलगी ही मुलगीचच करत्या, नुसतं मुलगीचचं करत्या.
कॉल अता कट हुईल बघ
इतं मुलगे काय तर ती बारसं घालणाराय-
टाटा मोठर्स नाहीस